येतो का आवज म्हणालता
हो हा बोल ना.
हा आवाज होतय रेंजच नाहीये.
अरे कस काय बुमयचं तसंच उरायला आवाजच नाही उरायला कोणाला. पोराला दि जात त्याला म्हणजे आवाज नको जात काय वेळासाठी माझा. आ
आता येतो का हाव
बोल नाही आला काही आवाजच नाही इकं तिकड चाला मग काय कट करून टाकला म.
हा हा
मॅम किती किती दिवस लागतात अप्रुव्ह व्हायला.
काय म्हटलं. काय
अप्रूव्ह व्हायला टास्क अप्रूव्ह व्हायला क काच नाहीवा का?
मल मला मता महिना महिन शिंद रायच्या मली
नाहा हा हा.
हममम काका काकू कशे मजेत का
हो म्हणजे तिथ काय मावशीचा फोन आला होता सकाळी. आ उमा मवशीचा
हो का काय म्हणे मग.
ए आईजवळ फोन नाही आईचा फोनच लागत नव्हता सकाळी ती कॉल करत होती तिला दीपकचा फोन बंद पडलेला त्याच्यात रिचार्ज नाही वाटते.
हा हा ते व्ही आयचं कार्ड असल.
हा ते कॉल पण नाही लागू राहिला मग तिथं मग ते म्हणे मोबाईल घेऊन जा म्हणे नाव नाव नाव मम्मीला मोबाईल घेऊन द्या म्हणे एखादा आणि बाबा आत्ताच कुठं देयन लागल ना घेऊन आताच आम्ही कमावते झालो.
बाबा देतील ना.
हो तेच तर बोलता नाहीत म्हणे काही?
आता घेतलं वाटत ना काका नवीन मोबाईल बन होत नाही.
घेतला नाप घेतलेला आहे का? घेतलेला आहे.
हा हा हा
मोठ माणस आपण काय
ऑनलाईन प्रभात केल ते तरी चांगलं
हा व ना आपल्याला काय गरीिबावानी मोबाईल वापरतो आपण फोरजी
फाव जीन वाटती.
काय म्हणती.
फाव जी ना माय फोनला जात चौदा जुलै एक दोन वर्ष.
हो मग काल मग तुमच्या नंतर घेतला होता का मी
हो दोनच वर्ष सात आठ दिवसात.
हा सारखंच हा हो हो.
हम्म,
काय यार याच्यापेक्षा चांगला भेटू शकला अस मोबाईल पण जाऊदे आता यो सात देऊ राहिला माझी.
त बा ये तु्हा वाशीम मधी आग बया. कवाबी हाय कवाठे पुंदडल माता. ब बला भ तर निघ कोणता तरी
हा
व झाला जरा थांब इकडे ये मग तिच्या आणखीन दहा प बारा काय. सात हजार रूपय टाक मण म्हणे चांगला मोबाईल घे एकदाचा काय पण मल्ले लयघाई झालते ना.
तेच तर मला पण घाई झालती ना त्याचा मुळ झालं ते पेशन्स जरा ठेवली असते. चांगले मोबाईल असते आपल्याकडे आज
घाईमुळं.
हवना.
हम् नवतं घ्यायला पाहिजे बाय इकडे फोन तिकडच घ्यायला पाहिजे होता.
तेच तर
या विधान का फोर जी धंधुला मिनासारख
ह त्याला काय आकल नाही का भाऊ काय. समजायला पाहिजेन त्याला पण ते
अजून दोन वर्ष दोन तीन वर्षाचे जिओ फोन बंद पडल चांगला
तेच तर मलाच पुढं भेटणार आहे आता मला तर डायरेक्ट नोकरी नोकरी वर लागल्या शिवाय भेटत नाही. झाले आता गेल गेले ते दिवस आता
मा काय नकल लागय वर्ष.
कशाचा बाप्पा नोकरी लागाला पाहिजे भाऊं लवकर पन्नास डायरेक्ट स्टार्टिंगच पन्नास हजार रुपये विचार कर मंग तू आता येवढी माया पप्पाला इतक्या वर्ष नोकरी करून होती. कितीतरी वर्षे नोकरी करून होती तेवढी स्टार्टिंगच भेटणार मला
संपायला का आज लवकर आलोत
हाव.
हम्म
काय दिवस होतील तर चांगला होईन सगळं मस्त पैसे आं
काआचा आवाज येऊ राहिला
कशाचाच नाही.
असं फटफट काय तरी आवाज येऊन रायला.
नाय नाय नाय नाय आवाज अडकत असन तसा तुला येत असण म्हंटल्यावर आ
हम्म मंग नोकरी लागल्यावर काय म्हटलं लग्न हाय का तूअ
अजीवान ओखले की एखाद वर्ष थांबायला लागल ना
हा ना तेच म्हटलं
हा एक दीड वर्ष थांबायचा मस्त दोनक वर्ष एन्जॉय करून घ्यायची लाईफ मंग लग्न करायचं.
हो तिथे पाशी एन्जॉय पायज जरासं नंतर काय बायको नवरा आल्यावर काय
हा
हम्म
थोडंफार कसं जगता येतं माणसाला एखादा वर्ष नंतर काय आहे मंग तेच
नाय जगता येत नी
तसं नसते ते आता तुला नाय माहिती तुझ लग्न होईनं तवा कळण तुला तुला काय करणार ये तूच तुझ्या नवऱ्याला नाय जगू देणार ते त्याच्यामुळ म्हणजे त्याचा पण तसच विचार असल
बरोबर ये का? कारण बाया हया खूप अस बंधन टाकतात लोकांवर त्यांच्या नवऱ्यांवर अ हा काही नसते मंग हं
जैस जिसकी सोच म्हटलं
मला माहिती रे स माहिती ये मला सगळं म्हंट
म आता संभाजीनगर राता
आ संभाजीनगरला तुला नाय ना बहीनं ये मला
हाव का काय नाव तीच
दीपकी
हो का मस्त नाव ये
हम्म दिपाली दिपाली लहान ये
अ का किती वर्ष मोठी लाक पेक्षा ती
ती चार पाच वर्षांन लहान हाय माया पेक्षा वाटत सात आठ वर्षांनी का चार पाच वर्षांन
मस्त ये न मंग
हां मस्त
मोठ लहानं ये.
हाव काय
हम्म
किती वर्षान
चार
हम् सारख सिमा
हम्म.
दमा दमा न करेली खश आहे ना.
हॅलो.
हॅलो आवाज नाही काय तो रायचा.
आला ना.
हा तेच म्हटलं म्हणजे अरे तसं ना. तू वेगळा अर्थ नको घेऊ. म्हणजे बा बरोबर प्लॅि करून समजा माया पणरच्यां आहे तझ्या पण घरच्यां नाही.
हम्म.
हम.
किती ऊन पेयला लागलं आता माझ मोट लागलं नाही.
अरे बाबा हे पाणी येतो का नाही गेला पावसाला संपला वाटतें मला वाटतं. पाऊसा संपला आता आता उन्हाळा लागला.
उन्हा कायत हिेळा असतो पावसाळनंतर डबल उन्हाला लागला.
अरे तर मग तीन दिवस पावसाळा पडला आता उन्हाळा मग लगेच हिवाळा असा विषय ते उन्हाळ्यात पाऊस झाचालत ना काही दिवस तसं चाललं ना ते ती परत फेड चालली द्यायची कर्ज त. ज त्याच्याकून व्याज घेतं ते त्याच्याकून व्याज घेत मी इतके दिवस राहीन मग तू ततके दिवस राही.
काही लोक पाणी पाहिच म्हंटलं.
हो ना आम्ही आत्ता पेरणी करून आलो पण नाही आमच्या घरच्या पेरला असेल इकडलं सांगाला मी इथे शिकायला आहे तिथं. पण काय पाणीच नाही पडाव लागला.
हम्म आमच्या इथं पाणी पाहिजे आाता फेरी फेरी
हा ना शेती किती आहे तुमच्या घरी
घरचं कोण फिरते मग
घरचं काय ते बटन देली.
हो का?
हा तो गावातला माणूस करतू सगळ काही
मस्त मग किती गावात?
काय?
शेती किती गावा
शेती आची सा सा तच करायची.
हो का.
आजूबाजी जर घेतली असती एक एकर दोन कर मधली तर आम्हाला अस आठ एक्कर आठ पाऊसात आठ एककर आणि पण ती बाबाांना काकाला सोडायची म्हणतात ते कि म्हणत बाबा काही विषय नाही डाय. हम्म.
हम्म काका मोठ्या दिलाची.
नाही ना काका काही दिलाच नाही बाबाच करत सर मु द्यायचं.
मग काकाच म काका म्हणत तुझ पप्पा
बाबाना घरचं एकही कर घेतलं नाही सर्व काकालाच दिलेलं आहे.
चांगलंय मग काका ऐकच आहे का तुला?
तरी होा ना काका एकच टगतेय ना.
हो हो कुठे गले सग्या आ त्या मग
कार्ली
पारली
हम्
कस.
काय?
नमस्कार!
कार्लीला दिलेली आहे कसं काय म्हणजे? वारली नाही म्हणल मी अरे काही विचार करती का?
म्हझ मारले ऐकवायला.
काही लिमिट आहे का नाही तू यायला आत्ता जिवन जा म कायल मारती तिला. मलाही लाड करते आत्या.
ऐकू आलं.
आ्या मलाय ला अडकड तीन तिला मारती का तू?
आज त्या पोरलाजमजाय.
दोन पोरं, एक पोरगी. पोरीच लग्न झालं हा आणि दोन पोरातलं एकाचं पोराचं लग्न झालं आत्ताशी आणि एकाचं बाकी
म्हणजे कसं होतो करून घे.
हम्म. काय पाचंठ बोला लागली एकासोबत मी काय करणार आहे पोरासोबत पोरं लग्न करते काय?
नाही भरी आता म आता जीव लावती एवढं त
नाही त्याच्या घरी जमीन वगैरे खूप आहे म्हणा करायला काही विषय नाही पण मग. पण पो पोराचा पोरसत असता काे करायला काही विषय नाही मी पण मळा. का ब लागल जमीन पण काय झाल कि भाऊ इिंदु महा
हा ना आणि आ
हा तू यासाठी नाही नाही त्यासाठी स्थळ अस स्थळ कायच असेल तर सांग बघा. हे आपल्या कचत हा
चांगलं वाटर काधी
आह
चांगला वाटल काय म्हटलं ते
भाजीवा कान नाही खराब कान कोणत्या गोष्टीमध्ये खराब वाटाल. चांगलंच आहे ना फक्त एवढं पोर पोरं अभ्यासात नाही येत. शेतीत शेतीत लोणी पण पोरत. हम्म तुला श जायचं काम नाही ना घरी बसून राहायचं.
हो दिसात-
हम्म.
आज त शला तु्ही
वाजवा स टका
ह ह.
कधी म्हध जात आता तिला जास्त काम करायचं काम नाही.
जाऊ दे त्यां संध्या काय करेन त पण.
ठीक आहे ठीक चालत आहे.
हा.
हम.